बोला
तोच कंटिन्यू करूया का दुसरा घेऊया.
नाही नाही तो ही तोच कंटिन्यू करत जाऊया कारण हा बोलण्यासारखा विषय आहे म्हण जे विचार करा एका माणसाला मॅन्यप्युलेशन ह. नाही नाही आक आक्षेपार्ह नाहीये आपण जी आहे ती रियालिटी बोलतोय. म्हणजे विचार करा जर तुम्ही मॉब मध मध्ये असणाऱ्या व्यक्तीला कंट्रोल करू शकत असाल जर ती व्यक्ती तुम्हाला एकटी सापडली तर तुम्ही तिला किती मेन्यूप्युलेट कराल आणि किती कंट्रोल कराल. हा मग हे आपल्या ऍक्च्युली राजनैतिक दृष्टीनं सुद्धा धोक्याच आहे आणि सामाजिक दृष्ट ष्टीने सुद्धा धोक्याच आहे त्यामुळे माणसाने यावरती विचार केला पाहिजे आणि मला नाही वाटत की हा आक्षेपार्ह विषय असावा.
तुला माहितीये का आम्ही ह्याच्यातून आमच्या घरातच एकटी पडलेली आहे. कारण की आमच्या घरामध्ये सर्वसामान्य माणसांसारखं दर एक दीड दोन महिन्यानी देवस्थानाला जातात. आणि मी कुठेही जात नाही मी एकटीच घरात राहत ते तर सगळ्यांना असं वाटत की मी नास्तिक आहे अक्चुली मी नास् तिक नाहीेये पण मला एक अनुभव आला आधी मी पण जात होते पण माझ काय झालं माहिये का तीन चार वर्षापूर्वी मी शिर्डीला गेली सरळ सांगते आणि मी तिथं चार वाजता लाईन ला उभी राहिली मला जवळ साडेसा पावणेसात ला माझा नंबर आला दोन अडीच तासानी आणि तिथल्या त्या सिक क्युरिटी गार्ड नी अक्षरशः म्हणजे मी ती गुलाबाची फुलं नेलेली माझ्या हातातन वडली कचरा फेकल्यासारखी फेकली आणि मला तिथं म्हणजे डोकंही टेकूू न देता ढकलून दिलंय. आणि अ आम्ही ग्रुप न गेलेलो माझ्या मैत्रिणीची सासू एकदम वयस्कर होती आणि ते दोन तीन गेट ना दोन्ही तिन्ही कडून फेकलं ती चुकली तिथं आमचे मोबाईल गेट वर जमा सगळी रडारडी आणि त्या म्हाताऱ्या होत्या त्या त्या सासूबाई त्या तिथं म्हणजे बावरले की आता एवढ्या गर्दीत आपण कुठं जायचं आणि भयानक मनस्ताप झाला आम्हाला आणि हळूहळू ना थोडस वाचना आणि विचार प्रगल्भ होत जातो ना तर मला स्वतःला कस वाट कस होत माहित आहे का जर तुम्ही खरच जर एखाद्या देवाला मानत असाल आता तो दुसरा एक विषय मी पुढे बोलते हेच्याबदलंच तर तुम्ही घरात बस तुम्ही जर डोळे मिटलात आणि त्याची जर ती काय तेच जे प्रत्यक्ष रूप तुम्ही इमेजिन करता ते डोळ्यासमोर आणलं तर तुम्हाला दर्शन होत नाही का तुम्ही जर म्हणता ना की तो चरा विचारात आहे ना प्रत्येक कानात आहे ना तो मग एका विशिष्ट ठिकाणी जाण्याची विशिष्ट ठिकाणी बांधून हा काय गरज आहे तिथं जाण्याची आणि तिथे जाऊन तुम्ही
पण स्वतःच्या घरात नसेल का मग तो घरात नाहीये का आपलं मग
आता मी त्याला छोटस उदाहरण सांगते त्याच्यासाठी की आमच्या इथं नवरात्री मध्ये ना खूप मंदिरं सजवतं छान छान आणि मला आवडतं ते फुलांच डेकोरेशन बघायला. तर आम्ही चार पाच जणी जावा आणि माझी मुलं वगैरे आम्ही सगळं एक मोठी सिक्स सीटर करून गेलो की आपण आज पास देऊ पूर्ण करायची. मी एकाही ठिकाणी ओटी नेली नाही, पेढ नेले नाही, हार नेले नाही आणि मला सगळ्या माझ्या ही एक कंजूस आहे नोकरी करते, तरी पण हिन काहीच आणलं नाही भले किती कमी पगाराची होईना पण नोकरी आहे आणि हनी मग हार नारळ मी म्हणलं तुम्ही जे हे हार नारळ नेताय हे मागच्या दाराने परत येऊन विकायला बसतात, तिथं आणि माझं म्हणणं असं आहे जर जर सगळ परमेश्रानी निर्माण केलंय तर त्यान निर्माण केलेलं त्यालाच देणार तुम्ही कोण?
हो हो हो हो
तुम्ही ह आणि हे झाल्यानंतर, तर आम्ही आलो बाजारात आणि माझी मुलगी माझ्यासोबत होती, आणि हे म्हणली की आ तिथे थांबूया काहीतरी खाऊया आणि घरी पण खायला नेऊ तर आम्हा दोघींना पण काही खयची इच्छा नव्हती मग आम्ही त्या रिक्षातच बसलो होतो आणि या खाली उतरून गेल्या आणि मला तिथ एक म्हातारा दिस म्हणजे पन्नाच्या पुढच असतील दोघ पण तर ती बाय आली आणि एकदम गया वया करत म्हणाली की मी नगरवरून आलीय आणि मला इथं कम कपंनी मध्ये एकां आम्हाला काम देतो म्हण गावाकड पाऊस पडे नाही विहीर आटली ये भरपूर आहे पण उत्पन्नाच साधन नाही लेकाने लग्न केलंय त कामला बघत नाही मग माणूस आला आणि त्यान म्हटला दोघांना पण वॉचमन ची तिथे एकाला नोकरी देतो, एकाला कॅनटीन मध्ये तु ला काम देतो, पाच पाच हजार रुपये असे दहा हजार रुपये त्यांनी आमच्याकड घेतले आणि आम् आम्ही गेट वर बसलोय सकाळ पासून बाहेर आलाच नाही. तिथल्या वाचमन ला विचारलं अशा अशा माणूस तर वाचमन म्हंटला अशा नावाचा कोणी माणूच नाही इथं ह्याच घेटने आत गेल्या बाहेर आला तो म्हटला कंपनीला चार गेट आहे दुसऱ्या गेटने गेला असेल बाहेर आणि त्यांनी नाव खोटं सांगितलेलं म्हण मी आता घरापर्यंत कशी जाऊ, आणि रडायला लागली सकाळपासून पोटात अन्न नाही, मग माझ्याच पण पर्समध्येध्ये तेव्हा दोनशे रुपये होते मी म्हटलं हे शंभर रुपये घ्या. असचं त्यांना सांगितलं की इथपर्यंत तुम्ही जा इथून गाडी भेटेल का गावाचं नाव सांग जिथून हायवे चालू होतो, नरचे होते ते लोक तर ती म्हणली की एसटीच भाडं द्यायची काही गरज नाहीये, कारण की स्टडमध्येच माझ्या धरा चौसाच गोराळ आहे आणि तिथून मी ते तिकिटाचे पैसे कंडक्टरला देऊ शकते तिथपर्यंत मी म्हटल मावशी माझ्याकडे पण हे एवढेच पैसे आहेत आदश्या सारखे त्यां वडपा खाले आणि मग तिकीट काढून गे मला म्हणले की बाई तुझा पता दे तेंव्हा मोबाईल जीप ते असलं काही प्रकार नव्हता तर म्हंटली तुझा पता दे मी तुला मनी ऑर्डर करते, म्हणल मावशी ना. हे शंभर रुपये माझे तुझ्याकडच उधार ठेव आणि जेव्हा तूझ्या सारखं खरंच कोणी गरजेचं आसेल ना तेव्हा त्याला ते शंभर रुपये दे मग मला आता प्रश्न विचारावसा वाटोय की की ओटी, हार, नारळ देवाला नेलेले पोचले की माझे शंभर रुपये देवाला पोचले?
आन खरच इमोशनल आहे. पण लोक लोक या कडे दुर्लक्ष कर करत म्हणजे हे करतात लक्ष देत नाहीत ओ मुळात अशा लोकांकडे लक्षच देत नाही आणि ह्यात पण ना किती खरी लोक आहेत. हे पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे कारण मी सुद्धा ना अ असं करत होते. पण नंतर नंतर हळूहळू माझ्या एक गोष्ट लक्षात आली. कि मी ज्या काही लोकांना मदत करतेय ना त्यातल्या निम्म्या लोकांना तर माझ्या मदतची गरजच नाही, फक्त माझ्याकडून मिळतय म्हणून त्यांना माझ्या कडून घ्यायचंय आहे.
हम
मी मात्र मी ते जेन्युन आहे का नाही बघण्यासाठी प्रचंड वेळ घालवते. आणि मगच मदत करते.
नाही आता अशा वेळेला ना फक्त त्या माणसाचे डोळे बोलतात. आपल्याला कळतं आणि ते
हो नक्कीच कारण कस माहित आहे का तुम्ही म्हणताय ती पण गोष्ट बरोबर आहे. पण आता सायकॉलॉजिच फॅड इतकं वाढलंय ना की लोकांच्या डोळ्यात बघून पण सांगू शकत नाही कि तो खरं बोलतोय का खोट खोटं बोलतोय. कितीही म्हणलं तरी
तुमच्या गावात अ जर तो लिमिटेड लोक संख्येचं गाव असेल. तर तुला माहित असतं की आपल्या गावात किती लोक आहेत. आणि संख्या समोरचा कुठ पर्यंत पोचलेला आहे आणि किती शंभर रुपयाची मदत म्हणजे फार काय लुबाडलेल लुबाडलेल नाहीये. किंवा देच म्हणून पण गळ्यात पडलेलं नाही. फक्त आपल्याला रिक्वेस्ट केलीय आणि आपल्याला ती खरी वाटली. म्हणून त्यामुळे दिली. मग मला तेवढंच माझा ह्यच्यात. बोलाचा मुख्य मुद्दा तोच आहे. की त्यांन जर सगळं निर्माण केलय तर तुम्ही कोण त्याला देणारे
हो म्हणजे आपण आणि म्हणणार पण मी एवढे पैसे खर्च केले देवाच्यासाठी.
हम आणि मग मी म्हणते ते नवस सायास पण करता मग तुम्ही त्याला पण भ्रष्टाचार आणि मागणी तो काय नगरपालिकेचा क्लार्क नाही करायचाय. म वजन घे आणि माझी फाईल सारखव पुढ मग म्हणजे हे घे पाव किलो पेडे हा घे नारळ हा घे कोंबडां आणि सारखव माझी फईल पुढ
हास्यास्पद आहे पण खरतरी तेच बनवलय त्याला.
ह मग माझ्या मैत्रिणींना मी सगळ्यांना म्हणते की मी नास्तिक नाहीये फक्त माझ्या आणि तुमच्या कल्पना निराळ्या आहेत मी देव मानते मानायलाच पाहिजे. का माहितीय का म्हणजे. पण मी त्याला मूर्तीत नाही बसवत. की अशी एक नैसर्गिक शक्ती आहे जी एवढं सगळं चालवते. जेव्हा आपण झोपतो आपल्याला नाव पण आठवत नाही. सकाळी उठल्यावर आपल्याला सगळं आठवतं. आणि हे पाऊस पडणं ऊन ऊन येणे समुद्र, लाटा, भरती, ओहटी, चंद्र, तारे कुणीतरी त्यावर कंट्रोल करत गुप्त अशी शक्ती आहे आणि ती कशासाठी हवी आहे की आता जर माझ्यावर कोणी लक्ष ठेवत नाहीये. तर पण मी काय म्हणते नको बाई माझ्या कर हा माझ्या कर्माची कर्माची नोंद होते आज मी वाई केलं तर उद्या माझ वाईट होईल. ही भीती भीती जोपर्यंत आहे तोपर्यंत माणूस वाईट कर्म करत नाही आणि आपलं जस अस होत ना की आपण आता आजारी पडलोय आणि दवाखान्यात गेलो आपला अजून नंबर आला आलेला नाही. पण आपण दवाखान्यात बसलोय बाकड्यावर तर आपल्याला तीस चाळीस टक्के टक्के बर वाटत. का तसं मनात विश्वास येतो आता दवाखान्यात आलोय आता इंजेक्शन देइल गोळ्या देइल की मला बरं वाटेल तर देव सुद्धा सेम त्या डॉक्टर सारखा आहे जेव्हा आपण आपल्याला असं वाटतं की देव आपल्या पाठीशी शी आपल्या बरोबर आहे आपण कोणाचं वाईट नाही केलं.. तर आपल्याला कॉन्फिडन्स येतो काहीतरी चांगलं करायचं...
हो. हा ही एनर्जीवाली हा एक विषय आहेच देवावरती विश्वास ठेवण्याचा. पण ह्याच्यापेक्षा माझ्या.. म्हणजे मी सध्या विश्वास ठेवण्यामागच कारण. क ऊर्जा हा प्रकार आहे. पण तो आ जनरली सगळे म्हण.. म्हणून झाला पण मी स्वतःला थोडस अनलाइज केलं की मी का विश्स ठेव.. मी खरंच मानतोय का तर मी बऱ्याच गोष्टी.. बघित मेडिेशन वगैरे हा प्रकार तुम्हाला माहिती.. तुम्ही हा पण शब्द माहिती असेल मग तुम्हाला कि अ... कधीतरी माणसाला वाटतं की एवढ्या सगळ्या प्रपंचातून कुठेतरी जरा सातविकपणा... जाणवा मनाला पण आणि शरीराला. पण आणि तो सात्विकपणाता निव्वळ आणि निव्वळ देवाजवळ राहिलाय. बाकी कुठे.. नाही म्हणजे अस म्हणतात क तुम्हा जर जास् झा ज तुम्ही जवळच्या लोकांशी बो.. आणि लोकांच्या नाते... ते संबंधी इतके आता संकुचित झालेत, की ते जवळची लोकं पण बऱ्याच लोकांना नाहीयेत.. त्यामुळे जे सात्विकता जो शब्द आहे ना किंवा जी सात्विक.. त्या जी उरली आहे ना ती फक्त आता देवाकडच उरली आहे. निवळ माझ त्याच्या...
आणि सायकलॉजी मध्ये जे म्हणतात एक ए विल आणि एक डेविल. आपल्या मनातच दोघं पण दडलेले असतात.
हम्म.
तो येल जर आपल्यातला जिवंत ठेवायचा असेल तर आपल्यावर श्रद्धा हवी. पण श्रद्धा आणि अंधश्रद्धा मधली रेश आपल्याला कळली..
समजली पाहिजे दोन्ही गोष्टीमध्ये फरक असतो तो फरक जर तुम्हाला. समजलं तर बाकी गोष्टी सोप्या होतात.
हा मग मी म्हणते की मला त्याला विशिष्ट रूप.. विशिष्ट मूर्तीत किंवा विशिष्ट ठिकाणी जाऊन बांधायच नाहीये मी त्याच.. निर्गुण निराकार रूप मान्य करते कि तो सगळीकड आहे. माझ्या दारात.
मूर्तीपूजेबद्दल मी तुम्हाला एकच गोष्ट. सांगे म्हणजे मी पण मूर्तीपूजेची काही. अ हती नाहीये पण आज म काही मंद... ज की कोल्हापूरच मंदिर किंवा आम्ही हंपीला तिकड... काय आहे तिकडं ते तिकडं गेलो होतो ना. तिथल्या त्या मंदिर कोरी हा ती मंदिरं बघितली ना, आणि मला वाटलं की खरंच मूर्तीपूजा एकदा तरी करावी का माहिती आहे का... त्या ज्या मूर्ती बनवलेत ना त्या बघूनच. अस डोळ्याच पारनं भेटते.
हा मग त्या बघता आल्या पाहिजे ना त्या बघता आल्या पाहिजे तिथं जर तुम्ही.
त्यासाठी म मूजा कराला आव पण. ति पूजेची भक्त नाहीये.
नाही आता तस म्हणली तर घरात मी पण सकाळ संध्याकाळ दिव लावते. आगरब. ला होते फुलं का तर मला प्रसन्न वाटतं घरामध्ये.
अ आपण मूर्ती पूजेवरती पुढच्या कॉलवररती बोलूया का.
हो चालेल चालेल.
हा हा.
तू करतेस कमी करू.